हॅलो.
बोला.
काय करते?
काय नाही ड्रेस शेवत होते बोल.
नाही तुझा?
का म्हणली. आा. हॅलो.
हॅलो.
हावाज ये नाही तुझा
नाहीयत.
येतोय बोल.
झालं स्वयंपाक
हा झाला. तुझ ारला का?
करते.
का?
हम.
आा.
हा ते हेेतो.
बोल कि पटा पटा
अगड मी ना ते पाण्याचा अंडा दिला होता ना खाली भरायला.
हा हा.
हम् ते पसलाय. त्या आवाज द लालते.
बरं बर.
ह् बोलतो माझ बर. हांड आणते मी बोलतो.
काय म्हणते मग
का नाही म तेच म्हटलं आवरलंय का नाही.
चालले काम कर स्वयंपाक झालाय जेवायचे.
हम् ह.
तुझा जा नाही झाला विसयपून
नाही काझ.
एवढा कोशरकला
अग यायलाच उशीर झाला पाऊस येत होता थांबत थांबत आले.
ह हा. अकाचा काय फोन बिन
अक्काच नाही बा काय फोन मोनीलाच केल तर मी
मग
हे. काय खलत त्याला काल का परम खलत.
बरं आहे का दाजनला
ह हम्म आहे बरं चाललाच आहे हेव दावखाना तेव द उखना ह
होर जद तर काला
हम्म जातत
हम्म
हाकास काही नाही विचारलं मी ब त्याचजून
मोण्याचं राहिल का तू पाय दुखायचा पाय दुखायचा सारखंच
नाही दुखतोय अगं त्याला ते आता ऑपरेशन करायचंय म्हणतोय पण मग आता ते म्हणतय पप्पाच बऊ का माझं बो
खळत ना
मग त्याच्या पायात ती हिटर स्क्रू टाकलाय त काढाय नको
म परत करायचं वय ते
मग ते स्क्रू काढायचा त्याला नीट चालता पुढे येतं
क्रू कशाला टाकल होता
पाठीमागची शिर त्याची तुटली होती ना निम्मी मधली मग ती जॉईंट तुटला होता आता शिरचा मग तास पूर्ण टेकत नव्हती मग त्याला आधर्मणून अ स्क्रुट हो मग आता ती शिर अशी ज जुळून आली असेल ना मन मग ती स्क्रुटा काढायचाय
तर परत किती कुठं ना बाई परत ऑपरेशन ला ऍडमिट करन हे बन ना कि तेव कडे तर
काढावत लागण ना ते त्याचं ते एक वर्षानंतर सांगितलं होत
खर्चात खर्च आदेश याचा खर्च वेगळा बापाचा
प म त्याच्या बाच निघा त्याजला चव ते दाजीं अजून दुखतच सारखंच मध्ये आधी पोट दुखतं कुढं काय होतंय
झकते वयाज
हा दुखतय की नेतोय कुठले दवाखान्यात नेतो मग दुखायला लागल हथं तिथे चमयती भरले असते की आता बर दिवस झाले
बर दिवस झाले पण आता त्याला खाणं पण तस पाहिजे ना टाक
हम्म हम्म हकासोबत बोलणंच नाही अगं किती दिवस झालं पोरांसमच बोलतोय तिच्यासमत बोलणच होत नाही
वप आकाश इ
फोन नाही काही नाही आगाल वाटत पण तरी मी फोन व बोलणं नाही काही नाही
हा पण इथे येऊन गेली माझ्याकडं आईकडे गेल ती
ह
आयकडे गेलो त कडे गिलतीन कुडत र ते
हा ते गेल त दादांच्या त्या दादांनी पोरगी मानली त्यांच्या घरी गेल
हा हा तिच्यास पोराच लग्न आहे काय
हा नऊ तारखेला लग्न आहे म्हणली तिच्या पोहराचं
झाला आलं की दोन तीन दिवस
हम्म तर सगळेच घेवते वाटत हे आई पोर अक्का आता रिक्षा अस ना
हा रिक्षातच गेले असते
ला दिवस भेट नाही मणला जाई गेली तर म्हणला हे भेटून
हम्म आणि एवढ्या पाहसद्धा आहे लग्न कसं कोण पाहुून यायच्या बाय आता
पाऊसात काययचं बा बघा आता लग्न तर पाऊस बघून काय लग्नाचंता इथं दोन तीन जणांची लग्न झाली पर दिवशी एक लग्न झालं त्याच्या आधी दोन दिवस एक जणच लग्न हे लग्न सुरूच आहेत हो ह्या महिन्यात ल ह्या महिन्यात लग् मि नाही म्हणे ह्या महिन्यात नसत्यात ना जास्त लग्न
हा तर का तर निघते तसे का करत असतील
दोन तीन लग्न आपण म्हणतोय प ह्याच्या पावसामुळं पण लग्न चालूच आहेत
सीझन कस झालंय लॉकडाऊन सारखा लॉकडाऊन मध्ये कशी लग्न व्हायचे तश आता लग्न होत्या ना आहे का नाही हम् हा अगं पेलं पाणीच नव्हतं मी शेजारी फिल्टर आहे ना खाली मग त्यांच्याकडे हंड आता बराच वेळ मग ते नेमके आताच होतोच मग फोन चालू असतानाच आले
हा ह
म जाला जाऊन
पण हालचाल ते पाणी आता भरू बिरू नको प्यायला ते म्हणले ते आता दोन पेपरला पण ल होत दोन तीन दिवस खराबच पाणी येणार आहे त्याने
हा आता ये पाऊसला झालाय ना ग पाणी बिले आता घणी
बकार झालाय ना म्हणजे कालचा सुरू झालेला आजच थांबलाय आताशी ना
इकडं चाललाच बाया थांबलाच नाही
हे तर तो आत्ताश उघडलाय बा थोडास
म ते भिजत भिजत आले बथ ब थांबत म्हटलं थांबून पाऊस थांबत नाही ना आपण थांबून काय करावत
हा नाही पण इथ ती मग ते मला पण नव्हतं माहिती तर समोरचे त पोरगी मला म्हणली कि पेपरला तर आमच्या दिसाड पाणी येते ना
हा
पोरगी म्हणली की अ पाणी प्यायचं भरून नकाही कारण आता लय पाऊस झाला ना त्यामुळे पाणी खराब येणारे आजारी बिजारीे पडायचं कार
नाही बा मला पाण्याचा कसलच टिपकां नव्हतं रात्री जेवण करायला सुद्धा पाणी नव्हतं
बघलता
मग चैत्रीला फोन केलता मग तिच्या नवरला कॉन्फरन्सला घेतलं मग दाजीं म्हटलं दाजी मला फक्त पाण्या खेंडा नं्या चैत्र्याची सुटी झाल्या दोघ बिचारी पावसात आली वय पाणी घऊन
बघल
आणि मग ते आता एक हंडा भरला आणि मग हे खालचे म्हंटले होते की पाण्या आज सकाळी यायचं होत म्हणून सकाळी त्यांनी फोन केला तर मला पाणी आले म्हणून अ खाली गेले पाण्याला पण तोपर्यंत पाणीच गेल होत
मग प्यायचं पाणी खालून आणावं लागत ते
हो
आणि वापरायचं
वापरायच येत वरतीच नाळालाग
हा पेयच का खाली असं का केलं पेयचं खाली वर
हम् त्याची पाईप आपल्यानच म्हणजे खालीच येते टाकीत पडत ना पाणी प्यायचं पाणी आल्यावर. मग सगळे जण खालूनच भरतात आणि पाणी पहिलं कस एक दिवसा आड यायचं ना आता आठवड्यात दोनदाच येतं
आठवडयातून दोनदा
हो
आता पाऊस झालाय म्हणलयावर एनकी रोजच मंच पाऊस झाला.
नाही आता उन्हाळा होता ना म्हणून
नाही रे पाऊस नाही पाऊस नाही पाऊस नाही घ्या आता पाणीच पाणी घ्या म्हणा.
माणसांना पाऊस नसला तरी प्रॉब्लेम ये
अन असलं तरी प्रॉब्लेम ये नसले वर किती चालल होत. ना एक आप ऊन दुष्काळ पडतेय का दुष्काळ पडतेय का पण सुरू झाले तर थांबायचं नाव नाही.
तेव म्हणे घ्या आम्ही तुम्हाला पाहिजे होत
लई बा म्हणजे किती विचित्र ये बककी आणि ते पण मुंबई पुण्यालाच पाऊस जास्त खेडेगावानी ज्यांची शेती त्यांना तर पाणी नाही
हा मग ते कसं झालं आपल्यापेक्षा शेतकऱ्यांना जास्त गरज ये.
ह तिकड नाही आणि हे मुंबई पुुणे पाऊस अ पण एक ल आहे बा या उघड केलं आमचं तर ल या अवघड
ह
त्या म्हणजले एखादी छत्री बित्री कऊनता पावसाात छत्रा पण किती महाग झालेला असतना ते पाह उन्हाळ्यातच ग्या पाहिजे आपण उन्हाळ्यात घ्यायला पाहिजे छत्र्या म्हणलं महागच आणि लोकांना माहितीय आळ पण घेते ना आणि बळं पण घेते ना पाऊस काळ सुरू झाल्या
मी तर गेले वर्षी अख्खा पाऊस तसाच काढला आणि आता हया वर्षी छ चालू झाले पण आता छत्री घ्यावाच लागल ती शाळेचं टायमिंग बघूनच बरोबर पाऊस
नाही ना ददी जाती शाळे जात मला लागन छत्री नाही का हेतले जवळ काम आहे पण तरी भिजेलच कि माणूस काय खर ये. त्यामुळे आता एक छत्री तर घ्यावाच लागल.
हा
चालते ठेवू का जेवण झाल्यावर करते.